हॅलो येतो आवाज
हा अ येतोय येतोय
हम् ओके आपण आता आहे ना कॉलेजज हा कॉलेजच्या न्यु जनरेशन बद्दल बोलूया ठीक आहे कॉलेज कॉलेज म्हटलं की अ कस आहे ना अभ्यासाला कन त्यांनी आलं गप्पा आल्या हे सर्व आलं त्यामध्ये आणि आता त्या आताची मुलं किती बिनधास्त बोलतात पहिल्या आठवड्यात मुली पटवल्या व त्या पटल्या पण मग अभ्यासाला सुरुवात केली हा यांच्या कॉलेजचा पहिला विक असं हे मुलं आजकालची बिनधास्त बोलतात यावर तुमचं काय मत आहे कि
आपल्या आपल्या काळात म्हणजे जर विचार केला तर पूर्वीच्या काळात कॉलेज कॉलेज जेवण म्हणजे आपण काय म्हणतो कि शाळेची जी शिस्त त्या शिस्तीतून आपण पूर्णपणे बाहेर पडून आपल्याला एक नवीन प्रकारचे स्वातंत्र मिळत मुक्त आयुष्य मिळत ते मोठा आयुष्य आपल्यासाठी का असायचं कारण, आपल्या जेवनाचा तो म्हणजे नवीन मित्र मैत्रिणी भेटणं किंवा सगळ्यांसोबत राहण कि स्वतः निर्णय, घेता यावेत आपल्या पायाभरणीचा जो, काळ आहे की आपण स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे. ठामपणे आपले नि निर्णय घेता यावेत. त्यासाठी आपल्याला हे स्वतंत्र, जे लाईफ म्हणतो आपण जीवन म्हणतो ते कॉलेज, ते दिवस असे होते की आपण कधीच म्हणजे आयुष्यात, कॉलेजच्या दिवस कधीच विसरू नाही. शकणार त्या काळातल्या गमची जमती किंवा त्या आपल्या ज्या काही चुका झाल्यात किंवा हसी मजाक ज्या आपण करायचो. किंवा कॅन्टीनला जाऊन बसण, किंवा अनेक गोष्टींवय चर्चा करणं नवनवीन उपक्रम करणं, किंवा आपण दहा दहा दिवस ह्याला जात होतो, काय म्हणतात ते अ कॅम्पस लागर हा कॅम्प ला वगैरे जायचं. त्यात मिळणारे, अनुभव एकट्याने राहण्याचे किंवा सगळ स्व स् स्वतः करणे म्हणजे ते दिवस नाहीत. आपण विसरू शकत शाळेच जीवन कस हो आपण सतत कोणाच्या तरी दबावाखाली किंवा का, हे काय बोलल ते काय बोलल घाबरून राहण्याच होत पण आता ज मुला नाही. असं करत आताच्या मुलांना मोबाईल पैसे आणि गाडी, असली की झालं त्यांना कॉलेज जीवण जगता येते बरोबर ना,
हो हो बरोबर आहेदी,
हा तुम्हाला काय वाटत?
आता हेच की ही नवीन पिढी खूपच बिंदास बोलू लागली. बिनधास्त वागू लागली,
हा म्हणजे स्वतःचा करिअरचा विषयच नाही. किंवा आपल्याला पुढे भविष्यात काय करायचंय काय नाही, काही त्याच्याबद्दल नाही फक्त तर व्यसन, किंवा मोबाईल मोबाईल असला रीलस बघितल्या मौज मजा हा मग बास, खुश आताची पिढी पण पहिल्या पिढीला ज संस्कार होते, किंवा जे कॉलेज आताच आपण म्हणत नाही कॉलेज जीवन वाईट आहे. आताचही चांगलंय पण प्रत्येक जण त्यातन चांगलं घेत. ते असं नाय जास्त तर मुलं व्यसनी होत. चाललेत किंवा इतर गोष्टींकड प्रभावित होत चाल, चाललेल्यात म्हणजे स्वतः चे करिअर पण त्यांच्या लक्षात येत नाही की आधी आपल करियर, केल पाहिजे स्वतः चे हा तो विचार करत कीनाहीत बाबा आपल्याला, काय करायच, जीवनात नेमकं याचा अजूनही पोरं विचारत नाहीत कारण फक्त, जाणे आणि येणे एवढंच काम आहे. त्यांचं आणि फिरणे, पिक्चर ला जाणे. खरेदी करणं,
आवाज आवाज येतोय?
हा येतोय येतोय,
अच्छा अच्छा,
हा म्हणजे अ हे फरक आहे, आताचा कॉलेज आणि पूर्वीच्या कॉलेजमध्ये पूर्वी, चे कॉलेज शिक्षकांनी जरी आपल्याला स्वतंत्र सोडले तरी त्यांचे लक्ष असायचं. बऱ्यापैकी आता मुलं, काय कुठ जाऊन येतात, तरी कळत नाही, कारण आता संख्या पण त्या मानाने, जास्त वाढले कॉलेज मध्ये कि बाबा पूर्वी कसा ठराव. विद्यार्थी संख्या असायची शे दीडशे मुलं एका वर्गामध्ये शंभर एक मुलं, बऱ्यापैकी लक्ष राहायचं लहान लहान कॉलेज असायचे. पण आता तसं नाहीये.
बरोबर
म अजून बोला याच्यावर काही आणखी हॅलो, आवाज येतोय का?
येतोय आवाज काय सुचेना मला आता पुढे काय
हो ना कॉले कॅनटीनं चं म आताचे पदार्थ पूर्वी आपल्या काळात वडापाव असायचा जास्त फेमस खूप खूप तर आपण काय टिफिन बरोबर आताचे मुल डबा न्यायला लाजतात. डब्बा नको. ते
त्याने कॅन
बरोबर कॅन्टींगला जा पिझ्झा खातील बर्गर खातील स्वतःच्या तब्यची वाट लावून घेतील आणि पैशांची पण आपल्या काळात काय कॉलेजला गेल तरी डब्यान बाटल्या सोबतच
हो ते घेऊनच जायचो हो हो अगदी खर टिफिना बॉटल सोबत तच असते. आताच्या मुलांना ते वजन होत न्यायलाही आवडत नाही म्हण तर हसतात आम्हाला सगळे न
हो ते नाहीच पण ती मज्जा वेगळीच होती ना तू आज काय आणलं मी काय आणलं बघायचं एकमेकींना असे हो बरोबर आता काय आता आणि ते कुणाच्या आईने काय छान केलंय परत ते आण आणखी डब्याला ला सांगायचं. आताच्या मुलांना माहितच नाय घरचे चव काय ये ते.
नाय त्यांना पिझ्झा बर्गर ह्याचीचं चव माहिती आहे जास्त करून तेच खाणे फास्ट फूड
हो हो हो ते त्यामुळे शरीरा ची वाट लागत चालेय पण बोलणार काय ऐकण ना हा प्रकार नाय सध् त्याच्या मुलांचा हं अभ्यास कमी आणि बाकीचे कुटारे जास्त
आणि आधी शिक्षक लोकांच सगळे मुलं सिन्सिअरली ऐकायचे सुद्धा आता बिलकुल कुणाचच नाही ऐक
हा आता नाय आता शिक्षकांना हया मुलांच ऐकावं लाग तय. तुझच खरं बाबा म्हणून गप्प बसावं लागत. आताचा काळच तसा झालाय. त काय करतील शिक्षक तरी काय करतील पहिल छडी लागे गे छम छम विद्या येई घम घम आता छडीच नाय छडी गायब केली शाळेतली सरकारनी पण
बरोबर ये.
हूं हूं म्हणजे शाळे शालेच जीवन शालेय जीवन कॉलेज चं जीवन त्यात पण कॉलेज पूर्वीच कॉलेजचं जीवन आणि आताच कॉलेजच जीवन ह्याच्यात खूप फरक झालाय. मुलांमध्ये पण वागण्या बोलण्यात पण आणि आता जर आप ण मोठ्या शहरांमध्ये बघितलं तर सहसा कॉलेज मध्ये व्यसनी मुलं ड्रॅग्स किंवा पब ला जाणे. क्लब ला जाणे. त्या गोष्टींकडे हा त्या गोष्टींकड जास् त वळत चाललाय म्हणजे जरा पण आता आपल्याला चर्चा करताना हसायला येतय पण पुढ जर बघितलं तर हे नवीन तरुण जे प पिढी आहे ती जर बर्बाद झाली तर आप पल्या देशाचा काय असा मोठा प्रश्नच आहे ना? की बाबा काय होईल? घराच तर प्रत्येक घराच वाठोळ आहेच पण त्याबरोबर देशाच पण भवितव्य काय हे सांगून द्यायला किंवा हे चर्चा करायला मुलांना बसवलं पाहिजे कॉलेजमध्ये कि बाबा तुम्ही जे करताय त्याचे परिणाम काय आहेत. ते जर चित्र दर्शित आपल्याला नाही का पूर्वी कस असायच एखादा पिक्चर दाखवायचे चांगला असेल तर म्हणजे त्यातून कायतर बोध घ्या, तस ह्या मुलांना प्रॅक्टिकल करुन भविष्यात जाणीव करून किंवा तो आरसा दाखवला तर किमान ते व्यसनीपणा आहे तो तरी कमी होईल.
बरोबर मध्ये मध्ये आवाज ब्रेक होतोय.
रेंज प्राब्लेम वगैरे असू शकतो. टाईम बघा आपलं. म्हणजे टायमिंग पण हे झालं नाही पाहिजे ना.
हा सात आठ मी
अच्छा अच्छा अ मग आणखी काय हच्याबद्दल बोलू शकतात.
हच्याबदल हेच कि मला जर पर्सनली विचारलं तर आधीचच जे लाईफ होत जुन्या पद्धतीच तेच सगळ्यात चांगलं वाटत. तेच आवडतं आणि तेच असावं आता. नव्हते आता पण खूप आवघड झालंय हे या मुलांच जगन आणि जीवन.
म्हणजे आपल्या काळात आपल्याला करिअर निवडायला खूप संधी होत्या आताच्या मुलांना कस स्पर्धा पण खूप वाढली आहे त्यांच्यावरती प्रेशर पण तेवढच जास्त आहे. पण त्या बरोबर सिरियसनेस पण राहिला नाहीये मुलांना. प्रत्येक गोष्ट लाईटली बघता येईल. कर येईल नंतर बघू. हे उत्तर ऐकायला मिळतात आता. मुलांचे करणारे करून जातात. आणि मागे राहणारी पिढी जास्त बरोबर आहे वेळ निघून जाते.
वेळ निघून जाते नंतर पश्चाताप करायची वेळ येते.
हा पण काहीच उपयोगच नाही ना. नंतर पछतावा करून काय फायदा आहे.
फायदा हो त्या त्या वेळी ते ते कामं केली पाहिजेत. पण आता मोबाईल मध्ये गेम एवढ्या खेळतात हे मुलं.
बरोबर ते रीलस मुळे तर वेडे व्हायला लागले. त्यातल्या नव्वद टक्के रीलल्स खोटे असतात. पण ते मुलांना लक्षात येत नाही, त्या रील्स च्या मागे धावत राहतात. हो ते फॉलोवर्स कोणाचे किती वाढले. इंस्टा आणि फेसबुक त्यातच मुलं अडकून गेलेत. बर मला ठीक आहे आपण हो मलाही छान छान वाटलं चालतय. ठीक आहे ओके.